हॅलो आगं ते मगाच. तुमचा फोन कट झालाच नाहीये वाटत.
आता चालू झालय नवीन. टाईम
आता नवीन चालू झालं सोड. मगाशी
अगा ऐक की ते तिथं काय म्हणाले माहितीए काय प्रोफाईल क्रिएट करा म्हणाले काय. मी ते आधार कार्ड अप डेट करा म्हणा म्हण
आधार कार्ड कुठं काय मागतेय ग.
झालय.
मोबाईल नंबर माग मागतय ग आणि ओटीपी मागतय.
नाही आधार कार्ड पण मागायल त्यांच पहिला टास्क दिलाय तो.
नाही नाही.
व्हय ग बाई. मागाय लागलेत तर मग काय थांब हा.
थांब आता. फोन कट झाल्याशिवाय नाही येत.
आधार कार्ड नाही ग मागत. आधार कार्ड नाही मागत.
मागायला ग मोबाईल नंबर मागत्यात त्या मोबाईल नंबर वर ओ टी पी येतोय ते टास्क दिलाय त्यो कंप्लीट करायसाठी आधार कार्ड मागाले. स्कॅन करा.
हं कट करू काय फोन कर मग तसं काय नाही.